ल्या काय करते हो.
हा हा कॉलेज वर आलोय जरा.
गस
हा हा हां.
का रे
ह आलेलो अस जरा फिर आत्ता जेवलो म्हणालं जरा फिराव वरती जाव.
बरोबर
तु कुठेसं?
मी आहे घरीच आता थोड्या आम्हाला आणखी जेवण नाही झालं आमचं दहा वाजता आम्ही जेवणार.
हा हा दर आपल्या सिलेबस कॉपी आहे ना.
हाय ते
हा हा हा. त्याच्यात कसं कसं शेड्यूल आहे आपलं आपलं फर्स्ट सेशनलचं सेकंड सेशनलचं.
आपल्याहे. आपलं म्हणजे फर्स्ट सेशनर झाले आपली सेकंड सेशनर म्हणते ती सोळा तारीख ढाल दिल्या ह्यात सोळापासून घ्यायला पाहिजे याला म्हणते ते.
हा अजून काय नाय एड दिलेली कॉलेज वाल्यांनी.
नाय नाय कॉलेजवाल्याने डेट नाही दिली. आपल्या कॉलेजचा एंड ऑफ सेमिस्टर लेक्चरचा तेरा जुलै काही तर हाय. त्यात दिली आहे. हॅलो. हॅलो. क
ह्याचीले.
हॅलो हा.
हॅलो.
हा तेरा जुलै एंड ऑफ सेमिस्टर डेट लेक्चरची दिले रे.
हा हा हा.
हा आणि त्यामुळे आपलं सेशनल झाल्यानंतर काय तर प्रॅक्टिकलचे हास पडणार निघ आहे त्या मागे. सेश झाले की आपल्या सेमच प्रॅक्टिकल लगेच लागणार आहे. हो. माय त्या सिलेबस कॉप तिथं हाय राहिलेय लिहियलेत कॉफीन दिला आहे. हॅलो.
हां.
हा येतोय आणि, चार ऑगस्ट काय तर आपल. चार काय आठ हो इस काय तर एचपी चा पहिला पेपर दिलाय तिथं. तेच्यात आ.
तेनचा.
चापहिला पेपर.
बापरे स्टडी अभ्यास वगैरे झाला की नाय.
नाही आता चालू केलंय, काल पासून हम्म.
पठाणतर करतोइस की.
प आधी नोट्स काहीच नव्हतं रे. म्हणून माझी थोडं एक, दोन तीन पेजेस जरा नोट्स लिहून घेतल्या म्हणजे मोबाईल वरती पाठांंतर होत नाही मोबाईल बघ तू त्यामुळे वळीत लिहून घेतल्या आणि मग ते पाठ करायल चालू केलंय वहीतल.
हा ह ह्, चालते कोण कोणत कोणत्या सब्जेक्ट.
एची पीच चालू केला एचीपीच घेतलाय.
हा हा हा. ते नाही म कोणत्या त्याचे बी लागल्यास. त्याचाकडणच त्यांच पण काहीतर सुपरवि्हजन लागलय न्हवा आता.
आज होत आज सुपरवि्हिजनला गेले तर उद्या येतील उद्या कॉलेजला येतील आणि काहीत नंतर. तेरा तारीखीला काहीतर नंतर दिलिये त्यांला सुपरवि्हजनला तारीख पडलीये. सगळ नऊ घेतले.
सात दिवस नाही असं बोललेलं ना आपल्याला.
सात दिवस म्हणजे, तेरापासून बाकीच दिवस नाही कारण की. उद्या उद्याच ग लेक्चर होईल, होती ये उद्या होईल. हम्म परवा देवास सुपरविजनलाय.
हा हा.
उद्या येते म्हणली असं कॉलेजला येते म्हणली.
चालते की, मग उद्या काय मॅन्युल वगैरे चे, कुकिंग करायच आहेत आपले माझं करायचं हाय.
चेक करणारऱ्या नंतर असायमेंट ही चेक करायचे.
हा हा म उद्या येतो बुक घेऊन माझं चेक करायचं हाय. मला तेवढंच ग्राफ पेपर घ्यायला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅल.
हॅलो.
हा, अरे.
बोल की.
ते हे झालं रे मंथ मॅन्युअली सबमिशन झाल्यानंतर ते आणखीन. ऑफिश ऑ ऑफ ऑफि साईन केले मेन्यूवर.
हा हा हा हा ह मग आता झाली की, अपिशल. ऑफिशियल झाले. हम्म्
णार नाय रे. टिकले एक्स्ट्रा नाही जाणार. तीच करणार प्रॅक्टिकल आपल्याला एक्स्टर्नल नसल्यामुळे सायन कोणी पण केली तरी चालते त्यामुळे ती आता करणार आहे बोली मला.
हा हा हा. चालतंय की मग काय विषय नाही, आपल्याला काय सेमच. कुठल्या काशावरच्या नोट्स काढल्यातीस.
नोट्स मला तीन तीनच पीडीएफ सेंड केलेली सुजाता न.
किती पाच पीडीएफ आहेत नव्हत्या.
हा पाच फीटवतीनच सेंड केले आहे मला.
बाकी या सब्जेक्ट तेन कुठल्या नोट्स घेतोयस.
हम् बाकीच ह्याला पाटोला केरवल फार्मा हाय. पी ओ सी ला म निराली प्रकाशांचा बुक वापरतोय निराली प्रकाशांच पीओसी ला बुक आणि बायोकमिस्ट्रीला स त्यनारायण कंपनी बुक सत्यनारायण पब्लिकेशन.
हा हा ते बुकच बरं पडतंय की कॅरवेल फार्मा बरं पडतय.
केरवल फार्माच बरं पडतय. पण केरवळ फॉर्म असं होत म्हणते तिसरं लोकांच्या म्हणण्यात येतं की पेपरला शॉर्ट नोट्स होते तेचे लेह
मागा
आता मग तेच आता काय करायचं केरल फॉर आता जी शिक्षक शिकवते त्या हिशोबचा अभ्यास केला तर पाहिजे जहिजे पुस्तक शिकवायचे तर पुस्तक बघायचं.
मग एक्झाम ला काही प्रॉब्लेम आहे नाय ना?
नाही शॉ जरा अन्सर शॉर्ट पडते रे काय आपण काय तर थोडंफार मनानं ऍड थोडसं लिहायचं ज्यादा लिह जरा ऍड करायचं.
हा हा हा हा चालतय ना तसं.
तस चालतंय.
चालतं चालतं बाकी मग?
निवांत तुझं काय मग.
निवांत आहे आज जरा तोंड वगैरे दुखा लागलेय बडबड बडबड करून. काय सांगव तुला बडबड कसली गेली होती तुला माहित असेलच की. कसली बडबड केलेली.
हो लई बडबड कराय लागते रे तोंड पण लई भरपूर दुखतय.
होय.
हम्म.
आता पैशा कमाणे का हे तो कुछ तो करना पडेगा.
हां.
हम्म बोल फ
काय ना मग निवांत आता शेतीतली काम ही चालु हैत थोडीफार. होणार आहे गाडीवर. हॅलो. गाडी घेऊन गाडी घेऊ जाणार आहे रे संध्याकाळी.
कुठल्या गाडीवर
ट्रॅक वर.
हा हा मग ते तू चालवतोस की.
हा शिकाय लागलोय चालवायला.
चालवाय शिकतोय रे, मी हा हो.
हा हा हा. आणि मग चलावा मग तुझे पयर थांबणार.
नाही जरा हे डिग्री कंप्लीट हूसतर. तर नाही डग्री कंप्लीट झाल्यानंतर बघ, डिग्री कंप्लीट होसत तर नाही रे. असं आज नमद आज नमदने चेक करला. हा आदल बदल चक्करलाही डायव्हर कुठे गेला, गेला तर जायचं जाऊन यायचं मग चक्कर एक करून.
हा हा हा, ड्रायव्हरला पगार किती.
ड्रायव्हरला पगार आहे. पस्तीस हजार रुपये त्याला पगार आहे. एकाला आणि दुसऱ्याला पंधरा हजार रुपये. बरं हो मय दोन डायव्हर आहेत ना गाडीला हो.
मलास काम मलास कामवर घे की तिथं.
अ तुला आधी ह करायला लागेल, गाडी शिकायला लागेल लायसन काढायच. महिना द महिना दोन महिने जातील, तुला शिकण्यातचं.
कर करतो की मी तो कोर्स करतो की तुझा काय असेल त्यो. मला घे कामं आवडा आहेड पस्तीस हजार म्हणले होता एक तर मी चार वर्ष घासतोय डिग्री करतोय. मला इथे वीस हजार पगार देणार आहेत, ड्रायव्हरला पस्तीस हजार पगार आहे. म्हणजे मग मलाच फेर देत तो.
हो आ गाडी हँडल केले तुला. चाळीस किंवा पंचेचाळीस सुधा पगार होऊ शकतो. मग‌ डबल डायव्हर नाही टाकला तुला. चाळीस किलो पण चाळीस सौ देऊ शकतेत म.
चालते की गं मलाच घे.
बर ये मग एक्स्ट्रा वेळ भेटला ना ये मग तुला शिकवतो.
हम्म जमलं का,
जमाय काय हिकडं बघ, समोर ला पुढं चालवाय काय अडचण येत नाही गाडी कुठं टर्न मध्ये वळताना किंवा रिव्हर्स घेताना रिव्हर्सले लेन आहे कम पण इथं आणि घरी आल्यानच फक्त रिव्हस घ्याल लागतोय गाडीला. रिव्हस नाही जमला तरी चालतंय. रिव्हर्स ला किंवा, कोण पण तिथं घरी आल्या आणि पप्पा किंवा पिकअपवाले डायव्हर कोण सुद्धा गाडी रिव्हर्स ला फक्त समोर आणि टर्न घ्यायला जमलं म बस झालं तुला.
चालते कि मला घे मग, काय इंटरव्ह्यू असेल तर देतो तुझा.
हा.
हम्म.
आणि खायला काय आणायचं नाय ब. खायला तुला दिवसाला पा पाचशे रुपये दिले जाते.
वेगळच
हा ते वेगळं जेवणाचं नाही, तर तुला डब्बा पाहिजे असला तर डब्बा सुद्धा दिला जाईल. त्याच काय अडचण नाही.
आणि मग राहणं
रा राहायचा विषय नाही. तू सांग आज नाईट ला तू गाडी घेऊन गेला. तिथं जातोय आठ, तासात तू जातोय, आठ तासात गेला की तु दोन तासात गाडी भरते तू. लगे दोन तासांना महाघारी आला की तुला चोवीस तास सुट्टी चोवीस तल निवांत झोपू शकतोय. काय अडचण नाही. चोवीस तासाना तुला काम.
आय चोवीस तासानंतर
हां दोन दिवसातन एकदाच गाडी चालावायची फक्त दोन दिवसातन एकदाच फक्त सोळा तास गाडी चालवय लागते.
चालतंय कि मग परवडतय कि ते.
हा हां.
डिग्री करून आमचा काय उपयोग आहे ती बी डिग्री गेलेली पती
प तस परव ते आहेच रे,
हम हम.
पण नंतर हे होतं रे, लग्नाच्या टाइमला अडचणी येते त्या काय मुलगा. काय शिकला, हि विचारल्यामुळे. त्यासाठी डिग्री हा.
तर करतंय तुला आता पुढच्या कॉलवर बोलूया जरा आता जरा कामात हाय. नंतर गेल्यावर बोलूया. हां चल बाय.
हां.